हॅलो, हॅलो! हा आणि त्याच्या अगोदर पंधरा मिनिट काय करतास? हॅलो, अंघोळीच्या अगोदर पंधरा मिनिट
ब्रश ते
आत्ता, आंघोळ करताना ब्रश करत नाहीस?
अंगोळ ग म्हणजे, त्यातच ग सगळं आईला काय पोरगं विचारती
त्याच्याअगोदर अर्धा तास असले, तू काय करत असतेस? ते पंधरा मिनिट, ते पंधरा मिनिट पहिलं म्हंटलीांग होय आंघोळीला पंधरा मिनिट, आणि त्याच्या अगोदर पंधरा मिनिट.
हम्म.
हो, म्हणजे काय? फ्रेश म्हणजे किती वेळ? कस असलं-कसलं फ्रेश होतायत? पंधरा मिनिट
ज वायाम करा नको काय मला
किती वेळ घेतात जा
व्यायामला दीड तास, अर्धा तास करतोय, टाइम लावून कर, आताच दोन तीन दिवस झालं केलं नाही, दोन चार दिवस झालं
बरं तुझं मग सगळे मिळून एक तास धरूते काम आवरायला?
हा.
मग साडेसहा ला उठ. साडेसहा ते
नाश्ता- बिष्टा सगळं, त्यात आलं.
हा आठ पर्यंत आवर म्हणायला लागलय. आठ ते साडेआठ तर मोकळे्या असणार आहे. ह
आठ साडेआठ लगेच वाजते होय.
मल अर्ध्या तासानच वाचतात, लगेच म्हणजे? किती वेळ लागतोय शूज घालायला? किती वेळ लागतोय? सगळे मिळून एक दहा मिनटं? दहा मिनिट.
हम.
एक अर्धा तास तर राहते का नाही सकाळी तुझ्याकड?
हम.
अर्धा तास प्रिंटा मारून घे हं
प्रिंटा मारून होत्यात होय, अर्धा तासात बाळ?
किती वेळ लागते मग?
ते, ब.. का मशीन काही अँटोमॅटिकच नव्ह ते त्याला बसायला लागतय, तासभर नुसतं ते बघ हे करायलाच एरवर काढायलाच.
नीट बोला, नीट बोल.
एरर काढयला एरर-
किती वेळ लागतय त्याला?
अग, सुमे आता तिथं गेलो, तर ती फाईल काय करते सांग ती एक एकदा-
त्यांना हा-
तिला व्यवस्थित हे केलं, तर ते म ते घेतय बरोबर एकदम बसला तर, नाहीतर मध्ये मध्ये ते प्रिंटरच एरर येतोय, नाहीतर ते पेजस अडकतय, तसलं एरर काढत काढत मी मागच्या वेळी केलत सगळं.
ह किती वेळ लागते, विचारलं मी?
नाही तर सेटिंगच बदलत्या, तिथं जस प्रॉब्लेम येईल, त्याच्यावर डिपेंड किती वेळ लागल.
अर्धा तास?
कराय गेलं की फास्ट मध्ये उत्तर तेवढ्यात लगेच, खर ते एरर यायला नगोत. अस आय. मग, मगाच्यान लक्ष करून यायला नव्हतं.
उद्यापस- उद्या होणार नाही म्हणाल्यास काय तू जेवत करत बसल्यास.
होय, तेचा अगोदर फोन करायला काय झालत मग? ते नाही, अ.. ब.. काय स- अं.. काय म्हणालतो ग मी? आता किती वाजल्यात?
आत्ता अकरा वाजल्यात.
आ या या येवढ ढिग वाजल्यात, की तू झोपलेलीस की अजून?
हो आता एक आवड झाल्यावर झोपतो.
एवढं वेळ का? हं.
कॉलिंग-
काय सांगते. त्याच्या अगोदर काय नव्हत होय? परवा पर
होत की, होत की, झोप आली नाही ग आज.
हम्म. दोन दिवस झालं झोप येईन तुला? पहिच याला थडत हम्म... काय सांग? उद्या का करणार हायस तू?
तिथं, तिथंच काय?
हा लायब्ररी मधे.
तिथं मला ते हच पाहिजेलं होत, पीडीएफ पाहिजेल होती.
बरं. आणि?
हम् ते पीडीएफ असल्यावर पॉलिटिक्स केलं असतं, वाचन काढलं असतं सगळं. मराठीच एक टॉपिक करणार, इंग्लिशच पण रिव्हिजन मारणार का
सगळे एका दिवसात
त स्कॅ नाही किती होतं तेवढं
हम्म सगळ्या सगळ्या काय म्हणाल्यास
जेवढं होत तेवढं
हम्म पुढं संध्याकाळी कितीपर्यंत आपण अभ्यास करतो तो म्हग ते का आठवत आहे का तुला
कितीपर्यंत केलं हे इम्पॉर्टंट नाहीवढं
सांगावलंोय सांगालंय जाग राहत होतो तेच सांगावले मी तव्हा का तुला टाइम मिळत नव्हो सूड तेव्हा म्हणून संध्याकाळी जागत असतील दिवस्चा आपण लायब्ररी अगोदरच लावा पाजून सु मी हम् जेव्हा टायपिंग लाल तेव्हाच लावा पाहिजे तो ह न सोट टाइमे ग एलाय हॅलो
हा बोल की बोलायला लागल
मोोर्सांकी उ नाही ज पुस्तक बहिणीचं पुस्तक पण नाही य थांभक्तो पुस्तक आहेेत
आ तुला ते इतिहास पाहिजे असल तर बघ काय एस एस आहेत माझ्याकड
हम्म
तुम पहिला व्हिडिओ बघून मग बघणार असलीस तर बघ नाहीतर पहिला ते पा ते म्हणजे वाचून मग व्हडिओ करणार असस तर तस कर मग
काय
वाचून व्हिडिओ करणार असलीस तर तसं कर तसं जर करणार नसलीस तर व्हिडिओ बघून मग कर मग तुला पण कळते प्रश्न कुठले येत कसे येत्या ते
बर कुठे मिनि पाहतच ठथोकळा हॅलो
हां बोल
सुमे ते मी तुला बडे ला दिलेलं ते आहे का तुझ्याकडं?
कुठलं? कुठलं
परवाच्या बड्डे दिलेल ते.
ते म्हणजे काय?
ला काय म्हणत्यात बाई तयार केलं नव्हतो काय मी
हाय की का?
विचारलो हाय काय हॅलो
हां बोल कि
उचलून दाखव जरा मला ते
का?
बघणार होतो
आता का बघू वाटलंय? कपाटात ठेवलय ग ते फोटो हायत कि त्याज.
हम्म
हां
काय?
कपाटात ठेवलोय ग
धूळ खाईत ठेवलीस का काय?
नाही नाही डॉन कपाटत ठेवलोय वर्षा आपण स्टाफ सिलेक्शनचा कुठला फॉर्म भरलेलो?
नाही
चार जुलै ला
नाही
युअर एसएससी रजिस्ट्रेशन नंबर इज
गुगललाले काय
नाही नाही मॅसेज ला ओ मॅसेज फ्रेशर्स पार्टी लँड शुड बी कंप्लीटेड विथ इन फोर्टीन डेज फिलिंग विच युअर डाटा वुड बी डिलीटेड.
डिलीटेड
काय डिलीटेड?
डाटा डिलिट झालंय म्हणून सांगितले नव तुला? हॅलो
हां डाटा डिलीट होण्यासाठी आ गोदर याय लागतंय.
ठेऊन आणि फोन कर
ठी अगोदर याय लागतंय. नाही आता आपण करत बात झोपणार हाय.
बोलणार आहे की मी जरा
काय
ठेऊ तर